आवाज येतोय.
हा येतोय बोला.
काय करताय.
काय नाही आवरायच आता संध्याकाळची काम. चहा झाला का?
हो आताच झाला तुमचा.
हो चहाआवरला.
हा हा.
हम्म. इव्हनिंग ची काम असतात. सगळे आता कपडे घडी घाला आहे झाडू मारा परत जेवणाला घालायचं हा रुटीन तेच होते सकाळी तेच संध्याकाळी तेच
होय बदल काही नाही कधीतरी बाहेर गेल तरच बदल काहीतरी असतं.
हा हा तेच की.
हो हो चहा ते झाला आता. बघुया म्हटल्या तुम्ही काय करताय.
हा हा,
हम्म अजून बाकी काय?
काय नाही हो ए आवरायचं आता थोडंफार जेवण चालू करायचं जेवणाला.
काय बनवताय.
आज नाही आज बघायचं कायतरी. आई
हा हा.
हा तुमचं काय स्पेशल काय बघू नॉन व्हेज कीवा आज शुक्रवार इकडे असते बाजार वगैरे आठवडे बाजार असतो ना. त्यामुळ सगळे नॉनव्हेज वगैरे आण त्यात.
हा.
हा
नॉनव्हेज आवडतं का तुम्हाला? हूं काय काय बनवताय म नॉनव्हेज मध्ये
चिकन, मटन
हा हा हा म चिकन ते वेगवेगळ्या रेसिप ते चिकन कबाब हे तेनं असं कधी ट्राय केलं का?
अअ ते नाही फक्त चिकन सिक्स्टी फाय तेच बनवलंय.
हा हा कशी रेसिपी आहे त्याची होत का? म्हणजे बाहेरच्या सारखं
हो होत घरीच चांगलं लागतं बाहेरपेक्षा
हा हा पण ते सगळं साहित्य वैरे आणावं लागं कना ते
हो हो मध्ये वाट ते बाहेरच खालेलं बर
अम्म पण नाय मग कधी आपण आपल्याला पण म्हणजे कधी तर वाटतं ना ट्राय करावा. आपण पण काय ते म्हणून
अ बिर्याणीची ही हे द्या ना. रेसिपी द्या. चिकन बिरयाणीची
त्यांनी
होय.
हा हा अं ते म्हणजे बिर्याणी जे आता एक किलो चिकन घेतला ना एक किलो हे घ्यायचं बिर्याणी तांदूळ
हा हा
आणि तांदूळ असा सुट्टा घ्याय लांब असा बासमती राईस बिर्याणी राईस मिळ भेटतोय ना तो घ्यायचा.
हा हा
आणि जुना तांदूळ म्हणजे चिकट नको असं सुट्टा सुट्टा झाला पाहिजे असं
हा हा दुकानातून भेटेल ना तो
आ दुकानात भेटतो की, हा हा तिथून घ्यायचा
हा
हम् दुकानात बिर्याणी थांबू द्या म्हट कि देतात ते बरोबर एक किलो ला एक किल असं म्हणजे जेवढं चिकन तेवढंच तांदू घ्यायं असं
हां
हा म्हणजे छान होत आणि च कण मॅरिनेट कराव लागतय ना ते, एक दोन तास आधी मॅरिनेट केला तरी चालतय चव चांगली येत्या मॅरिनेट ला हे घाल अ मॅरेंटला दही चिकन जरा स्वच्छ धुवून घ्यायचं
हा
हा आले लसूण पेस्ट दही थोडं घालायचं लिंबू जरा पुदिना पाने
अ सगळं मिक्स करायचं
हम्म एक दोन मि ओल्या मिरच्या टाकायच्या आणि बिर्याणी मसाला हळद मीठ आणि लाल हे अ लाल तिखट टाकायचं हा ते मिक्स करून अस मॅरेंट करून ठेवायच एक दोन तास ठेवला ना छान मूरतय ते जे स्वाद येतोय ना चिकनला आतपर्यंत मुरतय ते सगळं हा तसं करायचं छान लागतं आणि मग परत म्हणजे थर लावलेले तुम्हाला पाहिजे की असं
अम् थर लावून
हा मधे भात शिजवायला घ्यायचं भात तांदूळ द्या आधी अर्धा तास भिजवला तर छान होतोय भात पण जरा पाणी कमी टाकायचं म तांदूळ जर भिजवला तर
हा
हा म्हणजे पाणी आता घेतलंय ना पाण्यामध्ये जरा लिंबू टाकायचा
हा न भिजवता पण आपण घेऊ शकतो
हा चालतंय की तसं पण पण जरा वेळ लागतोय ना
हा शिजण्यासाठी
आणि सुट्टा सुट्टा होतोय शिजला की
हा हा.
हम्म हे करायचं पाण्यामध्ये खडे मसाला थोड टाकायचं दालचिनी
हा.
मिरी लवंग हा. थोडे टाकायचे आणि लिंबूची फोड टाकायची म्हणजे नाहीतर रस पिळला तरी चालते त्या पांडरा शुभ्र भात ते ना.
हा हा.
हम्म. आणि पाणी उकळ आल्यानंतर तांदूळ टाकायचे त्यामध्ये आणि भा तांदळाचे वर पाणी पाहिजे जास थोडं एक बोट भर म्हणजे उकळी आली ना एक थोड हा म्हणजे शिजल तसं बघायचं आणि जरा हे वाटलं ना म्हणजे शिजत आलेलं पण शिजवायचं नाही एक ऐंशी टक्क शिजयचं मोडला पाहिजे फक्त म्हण शिजवला तर गीर होत ते ना. आणि नंतर्याने ह्याच्यात चिकन मध तेव्हा वाफवताना आणि जरा दम द्यायला लागते तो आणि शिजतय बरोबर
हा हा.
त्यावेेळेस हे करायचं
ह ह.
ते ते भात झाला कि मग हे चिकनच हे करायला घ्यायचं
हम्म
हम्म
मग ते डायरेक्ट दम देतातना चिकन डायरेक्ट टाकतात ना आधीच नाहीशीजोन येतात काय आधी
हा शिजवून घ्यायच किथ ग्रेवी करून घ्यायची त्याची म्हणजे कसं करतात एक एक जण चिकन आता डायरेक्ट तुम्ही हे केलाय ना त्याच्यावरच भात पसरवतात
हा हा तेच विचारले मी
तस एक लेअर भाताचांम चिकन आमक कांदा वगैरे त्यावर येणार पुदीिना मग परत भाता स्ल चिकन चा लेअर मग परत भात असं एक दोन तीन थर करतात ते असं
हा हा हा
आणि एक एक लोक कशी करतात हे चिकनचा एक खाली भांड्यात थर असतोय ना तो तसाच त्याच्यावरच भात होतायचं राईस होतय ते पण छान होतेय झटपट हा लेरला जरा वेळ व्यवस्थित लेअरिंग करायला
हा हा करून बघतो तुमच्या पद्धतीने
ते केवढा सेन्स वगैरे असते आह
कलरसाठीठी ना ते केसर
हा केशर किंवा यल्लो कलर घातला तरी चालतय
हम् हम्
हा
करून बघया तुमच्या पद्धतीन
काय ते
करून बघतो म्हंटलं तुमच्या पद्धती
हा नाही, छान होतय ते बरं असं हे करायचं, आणि चिकन अस आपलं तेल घालायचं. त्यामध्ये भरपूर कांदा घालायचा.
हा हा
ग्रेवी शिजवताना चिकन मॅरिनेट केलेलं.
मग ते तळून पण घालतात, ना कांदा?
हा तो कुरकुरीत म्हणजे वरून गार्निश साठी, घालतोय आपण नाही तर बिर्याणी तेच्यात पण चालतय चिकन मध्ये पण चालतय?
अ म्हणजे डायरेक्ट तेलात भाजलं तर व्हय तेलात डायरेक्ट भाजलं तरी चालतय
काय?
कांदा
कांदा तेलातच तो कुरकुरीत करून घ्यावा, लागतोय ओ
हा, हं
हम आता कसं रेडीमेड पण भेटतयं, ते कांदा तळलेला कांदा त्यामुळे ते घरात लई तेल वाया घालत बसण्यापेक्षा बाहेरन आणलेल
मग कांद्याला कसा जरा वेळ लागतोय, जास्त स्त भा
हा ते भाजायला वेळ लागत ते जरा आणि तेल पण भरपूर लागत ते नाही, तर मग करपतय.
हा, हा
हम्म! त्यामुळं, पण लेअरिंग करताना तुम्ही घातला तरी चालतयं कांदा तळलेला कांदा परत पुदीना लेरिंग करत घातलें, तरी चालतं
हा, हा
हम्म! ते पण छान लागतय. थोडी कोथिंबीर तेन आस
हा, हा तेच ना ते त्याच्याच आम्ही नाही कधी केली. गावाकडे केली होती. पण म्हणजे कसं डायरेक्टच केली होती.
हा हा हा म्हणजे भात हे करून
हा ते पण केलतं आणि ते मॅरिनेट करून एकदमच भात अ एकच लेअर लावायची.
हा हा हा चांगली झालती का?
हो झालती.
हा ते कस आपल्या सगळ्या करण्यावर पण आहेच हाताच्या चवीवर पण होते. कसंय कधी पण अ त्याला कसं वेळ लागतोय ना जरा हा लक्ष देऊन करावं लागतं.
होय
चव येतेच
हो हो आणि ग कसं त्याला वेळ लागतोय जास्त.
हा वेळ लागतो.
म्हणून नको वाटते करायला, म्हणून नको वाटते करायला काय.
हम्म पण नाही आता काय जर टेस्टी खाय झालं तर तेवढं आपल्याला हे काढावं लागणार‌च की.
होय होय ते त्याच्यासोबत रस्सा पण ह् करतात ना चिकनचा
आ
त्या सोबत रस्सा
हा त्याच्यासोबत रस्सा त्याचाच क करायचा. हम् म थोडस बाहेर काढलं तरी म्हणजे डायरेक्ट शिजवायचं किंवा
आपण चिकन रेग्युलर करतोय तसं.
प्लस ग्रेवी करतो ना कांदा टोमॅटोची ग्रेव करताय ना ते जराशी त्या रस्सात घातली तरी चालते. आणि थोडं एक थोडस चिकन कण त्यामध्ये टाकायच म्हणजे पात त्या रस्ता झाला चालतय त्याला काही जास्त दाग पाहिजे अस काय नायी.
हो हो भातासोबत खाण्यासाठीच, कोण जास्त खातच नायी खर. हा हा.
ते ते वे थोडासा रस्सा केला. आणि आपले हे करायच रायता करायच म्हणजे हे कांदा टोमॅटो काकडी.
हा हा.
दई टाकून छान लागतय.
हा हा चालेल चालेल तुम्हाला कॉल करते. थोड्या
या बाय, हा.